हॅलो.
आवाज येतोय का?
येतोय येतोय बोल बोल.
काय झालं का मग फोन?
झाले व्हिडिओ कॉल य होता सर मावशीचा फोन येत होता कोणा कोणचे उचलावे असं होत. लिओ ला जेऊ घालायच राहत त्याला पण सांभाळायचं राहात हा त्याला पण सांभाळायचं असतं तो काय मम्मी पशीच घेऊ बाळाच आहे माहिती एक छोट माझ काहीच त्रास नाही लिओ तो पण ना आजीची मच्छरदाणी खेळतो. सगळं पोरांना लय आवडती आजीची मच्छरदाणी आणि आजी
हं लहानपोरांना जीव लावती ना ती म्हणून.
लय जीव लावती नाही त्याला त् याच्याेव त्याला कीच लागत दोघीब घ्यायला लागल येड्या तिला तसंच
मग ते गिफ्ट घ्यायचे पण मला आता ते काय म्हणतेत त्याला दोघांचा फोटोच बनव काय बनव तेच मला उम जून नाही राहिल
फोटोचा बनव असे साध्या फ्रेम घेऊन काय उपयोग नाही त्याचा
त्या दोघांचा फोटो बनवुण कुठे भेटेल मला काय आयडिया म कुठे भेटल ते काय भेटल? पण नाही इकड काही नाहीच या गावां म्हणजे तुझ तु काय करणार आहे?
अग्या मग मलवाद मरी जाय डायरेक्ट स्टुडिओत जातो ना आपण तिथं डायरेक्ट बनवुन भेटतो
आता एवढं चांगलं स्टुडिओ कुठे भेटेल मला?
कुठे पण भेटेल मध्ये भेटेल आणि लांब नको करीत बसु इकडं ओझर बिझरला
ओझर नाही तर मग आडगाव पर्यंत पाहते. नन्नुला सांगून बघते नाहीतर
आमच्या इथे भेटेल तुला बनवुन पैसे देऊन
भेट मग मग का इकडं मी त्यांना मुक्के देणार होते का?
मुक्के नव्हती देणार. अगं पण मग तुला इकडे येऊन घेऊन जायला लागल आमच्या गावात बनवुन टाकायला लागत
त्याला घेऊन जा इथच
पण मला पाहिजे तशी हवी त्याच्यात
हा लागल तशी बनवून देतो तो, भारी भारी फोटोफ्रेम बनवून देतो हो तो
पण मग काय रेटबीट काय तिचं ते?
ती काय मला आयडिया नाही तुच
मग रेट तेन विचारुन मला सांग
कारण मला यायचं काही नाही मला मला एवढं घेऊन तो कसं काय फोटो एवढं फोटोफ्रेम काय काय घेऊन ये त्याच्यामुळे मी ते भानगडीत नाही पडणार
ते म्हणा कशी म्हणजे फ्रेमचं काय काय कसं बनवतं कसं नाही फोटो वगैरे काय एडिट करतात?
उस्मानाबाद मध्ये तिथे बघ आपण जातो तिथे पण आहे मयुरीला सांगू का?
त्याला सांग कि कोण ये तो? त्याला सांग दोन, तीन फोटोचे डेमो दे म्हण फक्त
कोणाला?
हा आपण मग सांगितलं विचारलं का?
तुला डायरेक्ट टाक तुला कसं लागतो तसा डायरेक्ट बनवुन देतो.
ते मी आजुन ठरवल ु नाही म्हणून म्हटलं तर त्याच्यात बघून काय आयडिया भेटेल का दुसरी काही चांली असं
हम्म.
त्यासाठी मग तिथे कोलाज वगैरे राहता काही सिंगल राहत असं म्हण म्हटलं.
तेरी अखी अखीयो की याद में
त्याच्यामुळे म्हटलं फोटोच म्हणजे दोन, तीन पीस पाठवा मग तिकडनं मला कळल कसं काय आयडिया?
हं हं. तो पाठवायचां नाही तू तसां वार बंच्च्यां
तोवंर राहिले बिचाऱ्यांला
अगं आमचं शावटं चमटं छोटा आणि नवलं लागलं चट. तुलांल मज्जां. म्हंणजे छटोलायं तं म्हंण गोलाय तो येतो गं तरी झिंडून. अगं गोळां करूंन आणतो खरांत आमची घाणं असेलं तेवढी गोळां करूंन आणतो तो.
जंप खांली जंप आग्र चमम य टाकलं साधं. चादरं टाकली ते नाहीं म्हणूंन घाबरलं इतकां जोरातं उठलं का बसकरी त्यांला वाटलं कोणी आलंच की कायं
आं हां.
तो झोपेलं होतं आणि त्यांला मच्छरं चावतं होते तो खांज होतं होतां म्हणूंन मी चादर टाकली ते पांय पुसायचं टाकलं ते घाबरलं तरं इतकं जोरात उटला.
अच्छा
हमं हंम हं. ते वांरी वाऱ्यांनचं फोन करतं होतां केवढं त्यांच्याग त्यांच्यामुळ म्हटलं त्यांच्या बरोबरं दोन तांस. पूर्ण झांले असते म्हटलं मांझे एवढे मी म्हंट वांया घालवूंले होते मी.
कायं म्हणते ते आलं होतं मलां पणं गो मामांनी फोन करेला होता मलां.
त्यांचं येती नाहीं कां म्हणे यांवेेळेस मंदन. गांकते विचारतं होते.
मंग म्हंजे फसांवलं आम्हांला आम्हांला म्हंणे येतो आले नाहीं.
आणि त्यांच ते पोरी चाललंय नां डॉक्टरन ते उद्या.
उद्या नं
हां सागरं काका म्हंणे मी आंणून ते येणारं रे. म्हणजे आपणं ए तेरतं यं त्यांला पुसायचे नाहीं किती वेळां सांगितले ते मीची घरं गं पांय आणांयची नाहीं.
हां मलां आ त्यांनी टाकलं होत ते दोघं विचारतं हो ते तुम्हीं कांबर आलें हवे. म्हंटले आं नाहीं आलों आम्हीं.
मंग ते. ते म्हंणे कां त्यां येणांरे म्हणजे आपणं. म्हंणे आपल्यांशी कॉल कॉन्टॅक्ट करां असं सांगततानां. म्हंजे आम्हींचं घरी कां कॉन्टॅक्ट करायलां लावते म्हंट त्यांना.
मं.
मंग कायं त्यां उद्या चालल्यां वाटतं बसने दोघी आंज कंदारमंध्यें होत हॉस. हॉस्पिटलं मध्यें झोपलं तिथं.
तिथे होते ते दोघी कां मामा च्यां तिकडं आं अच्छा आपणं गेलो असतो पणं त्यां उद्यां आपल्या न शिबांत नाहीं. एवनी बोलावलं तं
पणं मंगी हेवडेसेनां
पाऊस जरां जास्तं हां तसं नाहीे
त्यांचं नाहीं चं म्हंणजे ते कारणं आहे नां. ते कायं म्हणतांत ते बैलवंर ते नां. एवढसं कांहीं चाललंय म्हणे ये. कोणी येचं करते नाहीं रथं फोटो सुद्धां काढूंन दिले नाहीं यांना.
कारणं कायं दिसल्यांच नाहीं रील किती रीलस येतातं नाहीतं.
नाहीं फोटोचं काढूंन दिले नव्हंते हातचं लावूंन देतं तिने बाईलां जवळं जाऊं देतं नाहीं डायरेक्टं लोटून देतेया
कां बरं
कायं माहिती.
आपल्यां वेळेसं आपणं लंय गाजवलंता किती रिल आणि कि.
ते लई चढले आपल्यां म्हणजे प आपले दिंडीतं होते ते गावांवाले त्यांच्या. कारण मित्र मैत्रिणीने त्यांचे फोटो काढून
मग किती पोट काढेल किती लोकांनी पब्लिक कडे पोट येतील पूर्ण म्हणजे जर ना इन्स्टॉल जर ओपन झालं डायरेक्ट तेव्हा तर सगळ्या याय यायच्या आधी तेव्हा डायरेक्ट यायचं किती रीलल्स यायचे नाशिक रोडचे
ते आपले नि गाव
हा
आपले पण फोटो काढले ह ते काढून दे
मग नाशिक रोड मध्ये पण भरपूर पोट होते नाशिक रोडवाल्यांचे हे बाघ मी केवळ कालची माझ्या तोंडात घातला आता तोकला इत इकडं पाय ममी इकडं पाय किती लोळून ख काय रे क्लचर खात योतो का माझा कल्चर खाऊ राहिला असं मऊ मऊ आहे ना त्याला पण ते डायरेक तोंडात धरतो असं बांगडी धरतो असं तोंडात धरतो पॅक पळतो हातात घालतो लय नाटक आहे त्याच्याकडं खाऊ नको बाबु खाऊ नको येडा खातो का माझा कल्चर आहे तो कल्चर चाव बरं चाव हे हात चाव बरं
ती काय करती
बोल बाकी अ
ती काय करती
ममी काय फोन बघती मम्मी येणार आहे उदय तुमच्याकडे इकडन तिकडच झाल म तिकड कुड म आमच्या दरीला दरीला गाव आहे वाटतं ते
म आहे
याच्याकडे जागणार आहे बा मी त्याच्यामुळे काय म्हणती बाकी हॅलो आवाज येतो का हॅलो बोलोत राहा बोलत राहा तू काहीतरी तेच मग काय म्हणते अजून काय करतेये तुमचे झाले